हॅलो नमस्ते नमस्ते काय काय कुठं आहेस? होय पाऊस आहे पावसात बसलोय. गारठून काय बाहेर जाता येना आणि काय करता येना.
आता पावसाची एक रेसिपी सांगतो तुम्हाला चिकन मंचुरियन
अरे वा वा म्हणजे घरात निवण पावसात ह हा हा हा
ताना का नाही ड्रा ड्राय बनवायची. अशी एक सोपी रेसिपी तुम्हाला का नाही आपण आपण
ते खाऊन तरी गरमागरम येईल ना पावसामुळे हा हम्म
ब का नाही ते काय काय करायचं ते तुम्हाला सांगतो साहित्य काय सांगतो ते तुम्ही जरा लिहून घ्या हा आता कसं असते. चिकन मंचुरियन करत असताना का नाही काय करायच माहितीय का बोनलेस चिकन असते का नाही.
बोनलेस
हा मग समजा तुम्ही अर्धा अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलं लहान लहान तुकडे त्याचे परत तुमचं एक अंड घ्यायचं ते अ परत कॉर्न फ्लॉवर म्हणजे माक्याचे पीठ असते का नाही आपलं ते एक दोन चमचे घ्यायचं
घ्यायचं.
अंड एक अर्धा किलोला बसून होते एक किलो म्हणजे म्हण जे हां एक बस होते एक किलो असेल तर दोन घ्यायची म्हणजे अर्धा किलोच्या प्रमाणात कांड घ्याच म्हणजे हा त्यानंतर एक मैद्याच एक ा चमचा ह्याचं घ्यायचं परत कॉर्नफ्लअर. स मीठ म्हणजे माक्याचं पीठ दोन चमचे घ्यायचं. आले लसणाची पेस्ट घ्यायची जरा थोडीशी अर्धी वाटी.
हम्म हम्म.
बर सोयासॉस थोड्या एक बाबा एक चमचावरर सोयासॉस अस.
म्हणजे आल्या लसणाची पेस्ट आल्या लसणाची पेस्ट विकत जाायची की घरी बनवायची.
नाही नाही घरात. करायची किंवा पेस्ट मिीळथे पण आपल्याला लागणार अर्धी वाटी लागणार हो. अर्ध्याला अर्ध्या किलो ला अर्धी वाटाची लागणार हा.
त्यामुळं घरातच.
किंवा. आलं लसणाची लसूण जास्त प्रमाणात जरी एक वाटी गेली तरी चालते जोरात लागते. ते पर स सो एक लागते आणि. काळी मिरीची पूड करायची आपली काळी मिरी एक चारप. हा. आपल्याला एक साधारणतः एक चार पाळ्या लागेल चार ते पाच पळ्या. हा आता मंचुरियन साठी काय लागते आपल्याला. एक एक मोठासन बसून असते काने.
हम्म.
असनाचा एक गड्डा त चिरायचा त्याचां बारीक बारीक तुकडं करायचं परत. आल् बारीक एक का एक पियर घ्यायं हिरव्या एक दोन तीन मिरच्या चार मिरच्या घेतल्या तरी. चालते ते बारीक त कुठं करायं तेचं.
हम्म हम्म हम्म.
परत साधारणतः तुमचं का अंदाजी आहे का नाही. कांदा कांदा दोन घ्यायचे दोन कांदे मोठ. तेी असशी बऱ्यापैकी आणि शिमला मिर्च शिमला मिरची अस त्या का नाही.
ना.
ति चवक कोणी कापून एक साधारणतः एक दोनशे मुला मिरचे ते. तीन शिमला मिरस घ्याच्या बऱ्यापैकी मोठ्या.
हा हा.
पर चिरलेली समजा जर तु ह्याच्यात कांद्याची पच जर मिळालीच. तुम्हाला म्हणजे त्यावेळी जर शक्य असेल आणि मिळत असेल तर. तर कांद्याची पात किंवा बारीक हा उपलब्ध नुसार. परत तुम्हाला ते. सोया सॉस असतो आपला ते एक मोठा चमचा घ्यायचा.
हा.
पण टॅमॅटो कॅचअप असते आपल्याला किंवा. टॅमॅटोची जरी तुम्ही गिरवी जरी केली एक चार टॅमॅटो. करून बारीक जर त्याच घोटण केलं बारीक प्रकारच तरी चालत. कॅचअप असलं तर चालतय किंवा तुमचं नेहमीच असलं तरी चालत. परत आपली अ चिली सॉस मिळतो बघा.
हम्म हम्म हम्म.
मिरची जाऊ.
वॅगिनर एक चमचा घेचा म्हणजे तुमचं ते. अ सफरचंदाचं ते रस असत ते. परत कोण आपलं ते मक्याच अ. कॉर्नफ्लोअरच अब पा पाणी असते का नाही मका आपण एक काढतो बघा मका ग्राइंडिंग करून त्यातनं ते पाणी निघतं बघा
हम
ते एक तसले एक पळीवर पाणी असले तरी चालते.
हा हा हा हा.
आता काय करायचं तुम्हाला सांगतो हे कसं करायचं काय करायचं सिस्टीम वाईज सांगतो म्हणजे कशा पद्धतीने टेस्टी लागल असं चिकन काय करायचं माहित आहे का. मॅगनेट करून घ्यायचं ह्या ही जे पदार्थ आपण घेतली ती. म्हणजे एक भांडं घ्यायचं.
हम्म
स्वच्छ किंवा पातीला घेतल्या तरी चालते किंवा बारकी. ती कडाई घेतली तरी चालते, हा त्यात. काय करायच अंड फोडायच ते अंड पोडून त्यात टाकायचं पोडल्यानंतर ते त्यात मग आपलं माक्याचं पीठ मैदा, आलं लसणाची पेस्ट, सोया सॉस परत तुमच आपण काळी मिरची केलेली असते ना पुढ केलेली अस त्या बघा ति घालायचं आणि ती परत काय करायचं चमच्यान हलवायंच डावणं बारीक करायचं मिश्रण करायचं त्याचं- मंग हे अंड अंड्याचं ते डील असते ना पा पिवळ ते कॉर्नफ्लॉवर माहित दा आले लसूण पेस्ट असं जवे मिक्सिंग केल्यानंतर पुडं घातल्यानंतर
हम्म हम्म. हम्म हम् सांगायचे हा ते सगळं त्यात हे करायचं हम्म
पहिलं मिश्रण करून घ्यायचं हे सगळं घोटायचं जरा
आणि ते मिश्रण गोठून झाल्यानंतर समजा तुमचं ते ज्यूस जारचा असतो का ना एक मोठा
हम्म हम्म.
तो जर असल्या तर अति उत्तम मग ते त्याच्यात टाकून जरा ग्राइंडिंग जर केलं तुम्ही
केलं हा.
हा तर तुमचं ते कॉर्नफ्लॉवर मैदा आले लसणाची पेस्ट ही एकसारखी एक जीव होत्या म्हणजे ज्यूसगत थोडक्यात
हम हम हा हम हम. ते सगळे ज्यूस सारखं ते प पेज होते तयार हा हा.
पंधरा वीस मिनटं जरा ते बाजूला ठेवायचं मिश्रण करून म्हणजे एकजीव होऊ दे परत काय करायचं काडईत तेल गरम करायच जरा
ह् पण ते मॅगनेट करताना ते फ्रीजमध्येच ठेवायचं का बाहेर ठेवलं तरी
नाही नाही बाहेर ठेवायचं हो फ्रीज मध्ये ठेवायचं नाही कारण फ्रीज वर ठेवलं का नाही त्याच ते थंडीच्या मुळ ते झायका जातो सगळा त्याचा
जातय काय हा हा ह ह ह ह रूम टेम्परेचरला सगळ ठेवायचं जा हा हां हां
आता काय करायचं म्हणजं कडई जरा तेल घ्यायचं एक दोन चमचे आणि मंद आचेवर की नाय ते जरा गरम तेल होईतोवर
एक दोन चमचे म्हणजे चमचे आता ते मोठे घेतले पाहिजे आपले आपण आमटी वगैरे हे करतो पळे मोठे हा ते घेतले पाहिजे हा.
मंद आचेवर जात थोडसं कणाय तडतड तडतडतड तेल वाजल्याला आवाज येतो पाणी जरा टाकले की, किंवा कांदा जरी टाकला तरी तडतडलेला आवाज येतो हा तर ते काय करायचं त्याच्यात चिकनचे जे बोनलेस चिकन आहे आपलं जे अर्धा किलो घेतले आपण
हा हा हा हा.
चिकन जरा परतून घ्यायचं हा मॅगनेट होत ते जरा जरा थोडंसं त्याला पाणी बी सुटतंय परत त्याच्यात
पण ते आपण अ बाहेर खातो ते लाल लाल होत लाल दिसत. त्या असतं हे होत नाही ना ते थोडं त्याच्यात ते टाक
तरं ते चिकनला तुम्ही काही मॅगनेट केलेलं नाही ना.
हा हा हा हा हा
ते लाल कधी लागते त्याला ते मॅगिनेट केल्यानंतर लाल लागते. तर आपण एकचं बोनलेस चिकन घेतोय ते तेलात टाकतोय अनं तेलात न ते फ्राय करतोय आल कां लक्षात तुमच्या हा अगोदर फ्राय करायचा आणि अगोदर फ्राय केल्यानंतर का नाही. अ ते तळलेले चिकन आहे का नाही ते काढून घ्यायचं जरा बाजूला ठेवायचं त्याचं तेल बिल जरा थोडसं कमी होई पातुर ठेवायचं परत दुसऱ्या ग दुसऱ्या याच्यात काय करायचं? तुम्हाला सांगतो. चुरनचा सॉस कसा तयार करायचाय त्याचा सॉस म्हणजे ते टाकताना ते जे सॉसमध्ये टाकाया लागत. ते नाही जरा तर ते हा दोन चमचे तेल घ्यायचं परत गरम
हा
एका पॅनमध्ये घ्यायचं परत आले लसून हिरवी मिरच परत तुमचं अ आलं लसणाची पेस्टरी त्याच्यात टाकायची. ते जरा बऱ्यापैकी हाय फ्लेम ला भाजून घ्याचं तडतड आवाज येतो त्याचा हा त्यात का? कापल्याला कांदा श परत आपली मिरची ढबू मिरची
हा
ती दोन तीन मिनिटं भाजी ट ब म्हणजे ब व दोन तीन मिनिटान परतायचं जास्ती भाजायचं नाही ती अर्ध कच्च राहिलं पाहिजे जरा म म्हणजे...... हा म्हणजे दातात जरी धरलं तरी ते तुटलं पाहिजे असं भाजायचं...
भाजायचं हं....
ह मग मध्य थोडासं का नाही कमी गॅस करायचा... कमी गॅस घसलं की, सोया अ सॉस, टोमॅटो केचप किंवा आपण ते वेगनर केलेलं ते किंवा तुम्ही ते व्हे ची पेस्ट केलेलीय म जा वा अ सोया आपलं चं टॅमॅटो सॉस नं करता अ लह ल लसणाची म्हणा किंवा तुमची टॅमॅटोची पेस्ट टाकायची त्यात आणि ते हा कॉनफ्लॉवरचं पी त्याज पाणी जी म्हणतो आपण, जे मगाशी तुम्हाला सांगितलं
हा हा हा हा
अ ते एक दोन पाणी, अ दोन चमचे त्यात पाणी टाक
म्हणजे एक कॉनफ्लॉवरचं पाणी करताना म्हणजे कसं हे करायचं, म्हणजे असं वाटी मधी घ्यायचं अनं त्याच्यात पाणी वतायच अन् ते
नाही नाही नाही, मका असतो की नाही, मका काय कराचं मका चेचून घ्यायचं अनं त्याच ते ब वं असं दाबून घ्यायचं, ब गाळण करायचं, त्याचं त्याचं पाणी निघतंय मक्याचं ओ, ओल्ला मका असतोयं ओ यो त्यो हां वल्ला मका असतोय, हां म ते त्याचं पाणी काढून, त्याच्यात शिजून घ्याचं ते जरा.
असं आहे व्हय, नाही ते मिळतं ना विकतं हेचा, डायरेक्ट पावडरचं मिळते की.
नाही नाही पावडर वेगळी, पावडर घालायची नसते त्याच्यात. ह तर ते टेस्टी लागतय, हा घ घाल त्यात लोकं कायती, आता ते काय करायचं आता ते सॉस, सगळं तळून ठेवून चिकन तुकडं तळलेलं चुकनचा तुकडा आहे, त्यात टाकाय सगळं काय ते जे अर् चेवर म्हणजे ते मिश्रण ते एकदम एकसारखं करायचं. आणि चिक हा चिकनला अ अ ओ ओ ब सॉसचा कोट करून घ्यायचा, म्हणजे तेे कोट वगैरे टाका म्हणजे कोट म्हणजे काय आहे ते सॉस वगैरे सगळे एकदम मिक्स करून घ्यायचं, ते हलकून घ्यायचं. परतून द्यायचं ते, परतून दिल्यानं तर परत ते थोडस बारीक त्याचे जे अ तुम्ही ज्या काही पेस्ट तयार केलेल्या आहे, ते ते टाकायचं गरम गरम करायचं. थोडसं बऱ्या पैकी का नाही अ त्याच्यावर कडईवर एक थोडस अं प्लेट टाकायची, प्लेट टाकल्यानंतर ते त्याला थोडसं पाणी सुटून एकदम ते घट्ट तयार होतं ते स्वास वगैरे सगळं
एकदम घट्ट हा हा ह ह हा म त्यातलं ते पाणी आट् टव्हायचं म्हणजे, ते आपण जे हे टाकलेलं ते थोडस ते अ त्या मटणाला, ह्याला बोनलेसला ते सगळं हे करून त्यात मुरलं पाहिजे त्यात.
एक एक साधारणत दहा -पंधरा मिनिटं का नाही आहे काय
हा
पंधरा - वीस मिनिटं पाण्यात ते ठेवलं का नाही त्याच्यात ते सगळं मूरतं. आणि ते घट झालं का नाही कि ते च्यामध्ये तुम्हाला सुकं बी करता येते आणि पातळ बी करता, म्हणजे ड्राय म काय आहे जास्त स्ती उशर जर तुम्ही ठेवलं, त्यातलं पाण्याचं वेपरायझेशन झाल्यामुळे ते ड्राय होतं. आणि जर तुम्हाला सुकं करायचं असेल, तर थोडसं तुम्ही ते जे पेस्ट वगैरे आहे त्याचं प्रमाण वाढवायचं. चं एगदम बऱ्यापैकी ते शिजल्यानंतर काढायचं ते पेस्ट तयार होते. अशा पद्धतीची ही रेसिपी आहे चिकन मंचुरिची.
हम्म हम्म बघतो बघतो की बघतो की लागेल तर आ तुम्ही अम कुकच आहे त्यामुळे तुम्ही सांगितलंय म्हटल्यानं तर आम्ही काही ते चवीन खाणारच आणि हे करणार बर बर बर ओके ओके ओके चल हां